हॅलो!
हॅलो!
आवाज येतोय ना?
हॅलो ताई जेवला काय, हा आवाज येतोय तुमचा. हा आता हेच जेवलो बघा.
हा मी ऍक्च्युली मी अजून जेवणार आहे. जेवणार हे मी अजून. आत्ता जेवणार आज काजूकरी.
काजूकरी?
हा हा!
फेवरेट डिश आहे काय तुमची? अं कशी बनवतात ओ ताई त काजूकरी?
आपण. आता चार कांदे घ्यायचे, आहे चार टमॅटो, घ्यायच. काजू शंभर ग्रॅम घ्यायचे.
शंभर ग्रॅम बास होतील काय?
बास होतील की, पन्नास ग्राम ग्रेव्हीत घालायचं, पन्नास ग्राम, फ्राय करून टाकायचं.
पन्नास ग्रॅम ग्रेव्ही मध्ये, पन्नास ग्रॅम फ्राय करूया.
हा तुम्हांला जास्त लागत असेल, तर फ्राय मध्ये जास्त टाकू शकता. आता पहिला टोमॅटो बारीक करून घ्यायचा मिक्सरला. ते मिक्सरला बारीक करून, ते साईड ला ठेवायचं. आणि चार कांदे घेतलेत ना ते कट करायचं लांबडे, लांबडे. आणि त्याला पाण्यात उकळायला टाकायचं. आणि कांदा जे उकळायला टाकलेला असतय ना त्यात पन्नास ग्राम काजू शिजायला टाकायचा.
कांदा उकळायला टाकायचा.
होय उकळायला ठेवायचं आणि. काजूसुद्धा पन्नास ग्राम उकळायला ठेवायच.
काजू म्हणताय ना तुम्ही, काजू कुळ की आपल्या काजूच्या बिया.
काजूच्या बिया. काजूचे बिया असतात ना ते गॅसवर कांदा मी शिजायला घातलेला असते ना त्यात टाकायच शिजायला.
शीजायला टाकायचा.
हा! आणि मग ते कांदा पूर्ण ट्रान्सपरंट होसपर्यंत शिजवून घ्यायचा. तो ट्रान्सपरंट झाला ना कि ते पाणी कळाला ठेवायचं आणि. पाणी गारव्हायला ठेवाय ते कांदा गारव्हायला ठेवायचा. मग आता गार झालं ना. कि त्याची पेस्ट करून घ्यायची. आणि अ घ्या. कांद्याची आणि काजूची पेस्ट करायची. आणि हा अजून एक सांगायचं विचार टोमॅटोच जे पेस्ट करत असतो ना आपण त्यात आलं लसूण कोथिंबीर पण टाकायचं.
हॅ
म्हणजे ते कान टोमॅटो सगळं छान शिजते. आता गॅसवरर कडाई ठेवायची. कडईत तीन चमचा तेल टाकायचं.
हॅलो.
ह ऐकायलाग
तीन चमचा हा तेल घालायचं तेलात खडा मसाला घाल टाकायचा.
खडा मसाला,
कडा मसाला म्हणजे एज पत्ता तेजपत्ता, लवंग, दडालचन, कता कायच. हॅलो हे टाकायचं, हे टाकल्यानंतर त्याच्यात टोमॅटो टोमॅटोची प्युरी जे केले ना आपण टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर घालून ते त्यात टाकायचं आणि छान पेस्ट करून घ्या छान तेल सुटेस करर्ंत भाजून घ घ एकद मग तेल सुटायला लागलं ना. हा मग ते एकदा मग तेल सुटायला लागलं ना मग त्यात मीठ, चटणी, हळद, टाकायचं आहे. हॅलो.
ह ऐकायला लागले त मही
हा मग ते छान भाजून घ्यायचं एकदा भाजलं ना ते मग त्यात एकदम तेल सुोटेसम घालायचें ते पण तेल चटणी मीठ एकदा तेल सुटला की बाबा त्यात हे घालायचं ते काजूच आणि कांद्याच पेस्ट जे केलाय ना आपण ते त्यात घालायचं. छान त्याला तेल सुटेस करून भाजून उकळून घ्यायचं त्याला हलवून हालवून आणि नंतर आम्हाला लागल थोडं थोडं पाणी घालायचं.
पाणी वापरायचं कि पाण्याच्या ऐवजी आपण दुसरं काही वापरू शकतो.
पाणी वापरायचं. नंतर आम्ही दूध घालू शकतो त्यात. त तुम मी कसं कालायचं ते पण सांगते तुम्हाला आता हे आपण उकळायला ठेवलं ना की हे उकळून द्यायचं एक पाच दहा मिनिटं उकळून द्यायचं, म्हणजे त्याला तेल चांगलं सुटतंय. मग तेले एक दास कल्ळन हाकी पनीर मसाला असतोय शाही पनीर मसाला काजूकरी मसाला मिळतोय पण ते तेवढा चांगला नसते. मग पनीर मसाला मी पनीर मसाला मसालाच यूज करतोय पनीर मसाला घालायचा. पनीर मसाला अ दूध दुधात पनीर मसाला टाकायचा, आणि जरा शाही टाकायची दुधाची आणि ते मिक्सर लावून घ्यायचंय. म्हणजे ती क्रिमी फॉर्म मध्ये येते. हॅलो. ते क्रिमी फॉर्म मध्ये आलं ना आलं ना तिथे त्या आपण जे काजूकरीची ग्रेवी केल्या ना, त्यात ते घालायच. आणि ते उद्या घेईनच. ह
चालेल की
ते
मग ते घातल्यानंतर मग त्याला छान शिजून द्यायचं. मग अ झाली आपली ही काजू करीची रेसिपी, आता शेवटला काय करायचं. अ अ. एक बारक्या कडईत तेल घ्यायचं, एक दोन चमचा
ह
त्यात अ काजूच्या बिया, जे आपण पन्नास ग्राम काढून ठेवलय किंवा त्याच्यापेक्षा जास्त तर तुम्हाला लागत असल तर घ्या.
ह ह
आणि ते. त्यात घालून, तेलात घालून छान सोनेरी कलर येवुसपर्यंत भाजायचं.
सोनेरी कलर येइपर्यंत
हा भाजला ना. की अ ते हेज्यात टाकायचं. आपल्या काजूकरीच्या ग्रेवीत टाकायच.
ते् ग्रेवित.
हुं मस्त टेस्ट येतय, एकदा करून बघा. खाऊन मस्त लागत. हू हू.
काजूकरी मधे तुम्ही जो काही कांदा घेतला ना, कांदा. पेस्ट मध्ये जो काही कांदा घेतला, तो उभा चिरला होता. ता पोह्यांना वापरतोय तसा, रेग्युलरली कि बारीक साईज मध्ये कट केला होता.
उभा उभा चीरला होता. उभा चिरायचा म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करायला बरं पडतय. बारीक चिरलं तर कस मग छोटी छोटी पीसेस असतात ते तसच राहत्यात हू हू ह.
काय टोमॅटो? टोमॅटोची काय प्युरी करायची होती. ते त्याच्यामुळे ते उकडून घेण्यासाठी म्हणून अ डायरेक्टली अखंड घातला की, कट करून घातला.
कट करून, कट करून मिक्सर ला बारीक केलं ओ.
हा आणि आता साधारणता तुम्ही जी. ही साहित्य सांगितलं ना, मला शंभर ग्रॅम. आणि टोमॅटो वगैरे हे, किती जणांच्यासाठी आपण अ? करू शकतोय. शंभर ग्रॅम काजू आणि.
पाच जणांच सांगितलंय.
पाच जणांचं सांगितलंय. एखाद्यावेळेला फॅमिली मोठी असली तरी याच्या डबल साहित्य ते घ्यायला लागत.
डबल करायच.
सगळ साहित्य डबल करायचं.
हुं. हुं.
तीखट मीठ आपल्या आवडीनुसार
होय.
चालेल चालेल. ट्राय नक्कीच करून बघेन ताई आणि ह्याच्यासोबत तुम्ही. काय खाताय जास्त करून भाकरी, रोटी, चपाती.
मी रोटी पण करते, भाकरी पण करते. कधी कधी चपाती करते.
हा हा भाकरी करताना कशाचीट्वारीची के तांदळाची.
ज्वारीची आमच्या ज्वारीचीच भाकरी खातात.
तुमच्याबद्दल पण. सोबत कंदा खतना कंददा.
हम्.
कांदा आणि टोमॅट लले सरी लिंबू.
टिंबू घेतला नसला तर चाल पण. टोमॅटो घ्यायच कांदा घ्यायचा भारी लागतोय.
मला नक्की ट्राय करून बघणार मी ही रेसिपीच आहे. खूप छान माहिती दिला तुम्ही हा आजू. काय म्हटलं
थँक यू म्हंटलं थँक यू म्हंटलं. माझं नाव अक्षता ह उद्या मी अ. रेसिपीचा काजू करी.
काजप
हा
ी ट्राय करेन उद्या कुठल्या रेसिपी बद्दल माहिती देणार का.
उद्या तुम्ही काय म्हणाल ते तेत.
उद्या कायच स्पेशल पणार ओन्ली वहेज.
ओनली व्हेज का मग उद्या पनीर सांगते किंवा पनीर कोफ्ता सांगते.
पणत चालेल. ला तर एका पुढचाच पदार्थ सांगा ठीक आहे हा बाय
हा बाय किती मिनिट झाले अरे नऊ मिनिट झाले हॅलो हा त नऊ मिनट. झा हॅलो
हा हा आवाज येत.
तरी नऊ मिनटं झाले येतोय येतोय.
होय होय नऊ मिनिट झाले ह.
हम
ह आधी अ समजा आपण
ऐका उद्या मी माझ्या मैत्रिणीचा नंबर देते तुम्हाला
हां
तिला पण कॉल करा आणि आणि एक दोन तीन नंबर देते त्यांना पण करू शकता
हा हा चालेल चालेल
नाही आजून काय हो
होय आहेत आहेत कॉल्स आहेत आहेत कॉल्स माझे का
ओके थँक यू
थँक्यू
हम्म